हा.
असं बोलताना सेम काकून सारखा आवाज येतो सेम. मगाशी पण मी तशीच फसले, आणि मग म्हणलं काकू आल्या की काय?
नाही, नाही, आणि काय परवा काका भेटलेले मग ते इथं ते शिवानंद त्यांच्या इथ, हा तिथं जातात ना काका ग्रुप आहे तेचा तिथ भेटले, मला म्हटले मी गाणं वगैरे चालू केलोय बघ, हे सगळं मला म्हणजे मी मित्र परिवार असं तस जरा ओळख करुंन दिली छान वाटलं आणि जिथंही भेटू देत इतकं प्रसन्न बोलतात की नई म्हणजे मी ना असे थकून कामावून येत असले मग मध्ये कुठ दिसले ना त्यांच्या चेहऱ्यावरची स्माइल बघून मला म्हणजे मी जिवंत
होय बर आहे, तू तिथं आहे म्हणून मला जरा हा चला ह्यांना जरासं अस छान वाटत वाटतं ग
हम्म, आणि आणखी काय तर सांगणार होते विसरले मी तुम्हाला आठवतय? क्लास ला असताना अ म्हणजे चिकू दीदी बेडवर बसलेली, आणि आम्ही सगळे खाली अभ्यास करत बसलेलो. मी सिमरन वगैरे आणि ती माझ्याच हातातून पेन्सिल पडलेली आणि पाल पडलीमुळे
होय, बापरे!
ती गोष्ट मला एवढ्यांदा आठवतेय. मी जे माझ्या नंदेला ही गोष्ट दोन तीन वेळा सांगितलेय. मी किती जणांनी कपिलला, गौरीला, मम्मीला, पप्पांना सगळे ह्यांना किती वेळ सांगितलं की मी इथपर्यंत आम्ही केलेलो. एकमेकिला तुडून वगैर
परवा आलेल्या त्या पण बाळाला बघायला. नाही नाही तीकड बाळला बघायला आलेल्या. हं.
आणि ते आणखी एक होती की हो. सोनाली काय? आणि तिची एक बहीण होती बघा त्या जावा जावा येत त्याच ना. ते जावाजवाच आहेत ना? हा, त्यांचं कसं चाललंय?
निवडतात त्या पण. मस्त ती पण तथच आली राहायला. कारण त्या होते मुलांच्या शाळेसाठी तिला ते तिकडून सासरी येऊन इकड ते यायला लांब पडते ना. त्यामुळे तिने इकडच घेतलं रेंट ने सध्या. आपल्या इथच राहते. आणि वा तिचा एक असतो अधेमधे फोन.
हा हा हा हा. भारी वाटते ना. म्हणजे आणि तुम्हाला किती भारी वाटत अस सेल. माझ्या तर फ्रेंड्स म्हणून राहू दे, बहिणींसारखं पण राहू दे. पण तुमचं सु स्टुडंट म्हणून पण आम्ही आहोत ना. कसलं भारी वाटत असणार आहे ना तुम्हाला.
शेखच पण ना कधीही बड्डेला मेसेज चुकत नाही ह. आणि गुरुपौर्णिमा भोसले. हे भोसले ग तो. हं हो.
आई शप
कधीही हां, कधी म्हणजे कधीही तो गुरु पौर्णिमेचा मैसेज टीचर्स डेला एखाद वेळ हा ठीक आहे, पण गुरुपौर्णिमेला आणि बडडे कधीही विसरत नाही म इव्हन ऋषिकेश शेवकरे पण अं.
नही ते तो नय मला
नाही तो नाही माहित तुला. पण ना नाही ग लहान असेल तुझ्यापेक्षा. चिकू सोबत, चिकूच्यापेक्षा मोठ ठीक आहे
नाही त्या लहान आहेत पण स्टॅ इयत्तीनुसार मोठ्या आहेत माझ्यापेक्षा.
इयत्तेनुसार मोठे बरोबर आहे. म त्यांच्या सोबत होता ग.
हं हं हं.
त्याच पण असतो.
हं.
आणि भाऊजींनी पण म्हणजे ना आता मला माहित नाही त्यांच्या बाकीचे किती कॉन्टॅक्टमध्येत. किंवा न आमचं पण एखाद्या दुसऱ्यांच स्टेटस बघितलं ना आम्ही एकमेकांना रिप्लाय देतो. आणि मी ना मी एकतर कुणाचा स्टेटसच बघत नाही. कारण की मी मला नाही आवडत सगळ्यांचे स्टेटस बघायला.
खूप कमी जणांचे स्टेटस बघते की ज्यांचं स्टेटस बघितल्यानंतर मला काय कमीपणा वाटणार नाही. ते एकेकांच नाही आवडत. आणि ना मग मी फार कमी जणांचे स्टेटस बघते आणि बघितले त्यांना मी रिप्लाय वगैरे सगायना देत बसत नाही. खूप कमी जणांना देतो. मग त्यात भाऊजी पण मग माझ्या स्टेटसला म्हणजे कधी रिप्लाय देतात. मी कधी त्यांच्या स्टेटसला रिप्लाय देतात पण खूप म्हणजे असं होते की किमान वर्षे वर्षभर आम्ही बोललेलो नसतोय. तरी पण आम्हाला असं ऑड वाटत नाही. क मी मोजी कसा पाठवू किंवा काहीतरी एखाद मेसेज कसा पाठवू अजिबात नाही वाटत.
नाही नाही नाही नाही हो प तेकण.
हो एकदम छान म्हण त्यामुळे ना असं काही वाटत नाही एवढं म्हणजे भाऊजी आहे हा म्हणजे एवढं लांब किंवा आम्ही एक, दोन वर्ष झाले भटलो नाहीे किंवा बोललोही नाही तर असं काही नाही काही त्यांना रिप्लाय द्यायला किंवा मेसेज करायला एखाद्या इमोजी पाठवायला काहीच वाटत
नाही वाटत नाही वाटत नाही वानताय तसं अवघडल्यासारखं वाटत नाही आणि तसं असलं की म आप मला पण अवघड होतं.
हो हो हो. मग तशा लोकांचे मी स्टेटस पण बघत नाही त्यामुळे रिप्लाय त्या म काही विषय नाही मी खूप खूप कमी माझ्या मैत्रिणी आहेत त्यां च किंवा मी माझ्या इव्हन मावशांच वगैरे पण बघत आहे की त्याला रिप्लाय नाही दिला तर त्यांना वाटणार मी बघून त्यांना इग्नोर केलं.
आणि ते काय होते माहितीे अलीकड ना आजच बघे का मी हे वाचलं बरं का. तर ते सांगत होती ती. खरंच आहे बरं का की म्हणजे एक ठराविक गोष्टी आहे तिला माणूस किती भुलतोय. म्हणजे सोशलडियावर. गोष्टी बघून आता ते दाखवाय पुुरत असते आता उद्याच एक एक्झाम्पल म्हणजे इथं कुणाला वैयक्तिक हे नाही म्हणायचं मला पण इन जनरल. आता परवा फादर्स डे ला पण बऱ्याच जणांचे स्टेटस होते. सगळ्यांच्या मनात आदर नाही असणे बाबा म्हणला आदर अस पण एक एक कस की दिखाऊ पणा वाढला गेला.
हो हो हो हो म्हणजे आज मला हे माझ्या कुटुंबियांना दाखवायचंय आम्ही काही केलोय म्हणजे एकेकाचा हा. म्हणजे एककाच असतय ना की आमच त्यांच पटत नाही ना जर असं मग आम्ही काय काय करतो ज
दाखवायच हा. मी पण मारायच स्टेटस लावायचा डायरेक्ट बोलायच. नाही हा.
आणि ना भले आता तुम्ही काहीतरी मला टोंगणार मार तुम्ही स्टेटला लावणार एक हजार लो पण जला लागायचं त्याला कतंय माझ विषयीच.
विषयच आणि जर त्यानं बघितलं नाही तर त्याच्यासारखं दुःख होत नाही कुठलं ज्याच्या ठेवलं तेवच नाही बघितलं आईग खरच.
म्हणजे मला ना आश्चर्य वाटत की लोक एवढं कस काय म्हणजे स्टेटसस पाहिजे, डीपी पाहिजे, स्टोरीज पाहिजे. मला इन्स्टाग्रामच आई पण येत नाही दिदी.
हा मग तुला सांगू मी पण माझं पण इस्टा वगैरे नव्हतं का. पण मी असंच बघितलं की थोडस आता आता बघ थोडं आता सर्वज्ञ आपण मोठी झाले की तुला या गोष्टी काय कायता बघ कॉपिटिशन आहे किंवा काहीतरी ह्या गोष्टी त्या मदन चांगल्या आपण घेण्यासारखा म मी ना मी पण आहे पण मी एकही पोस्ट टाकत नाही मी पण पोस्ट टाकत नाही फक्त जस्ट बघायचं आपल्याला गरजेचं आहे तेवढं घ्यायचं. बाकी सोडून द्यायचं आणि आपण जे बघतो त्या रिलेटेडच आपल्या फीलल्डला आपण चांगलं बघतो त्यामुळे चांगलंच यच जात आहे त्यामुळे विषयच नाही.
बरोबर मी सांगू मी इंस्टाग्रामवर अकाउंट का तयार केलं मी म्हणजे ते वर्गप्रमुख वैरे होते ना शाळेत मला गेटुेर घ्यायचं होतं आणि मला एक दोन मुलींनी सजेस्ट केलं की तू इन्स्टाला नाहीस काय म्हणून नाही मूर्खास काय तू अजून इं्स्टावर नाही आहेस अस तर तू इं्स्टाग्रामचा अकाउंट काड बऱ्याच मुली तुला मंग जॉईन होतील. मग त्या उद्देशाने ते चालू केलेलं आहे मग बरेच मग लक्षात येल की अरे आपल्या फ्रेंड मधले बरच मोठा सर्कल आत
सोबत राहिला हा
हा मग तो माझा मेन युज आहे इन्स्टाचा मी त्याच्यासाठी चालू केलेय ते
आणि मग तू म्हणालीस असं मला पण ना की फार ते घ्यायचं स्टेटस बघ त्यच स्टेटस मग चुकुन आपण रिप्लाय नाय दिलो तर मग त्यांना वाट ना हीला बघवलं नाय वाटत आमचं इग्नोर केली बघवली नाही हा त्यापेक्षा बाबा कि मग कधी कधी आपण विसरतो तो कधी कधी असं बऱ्यादा आपण टाईप करतो आणि सेंड करायच राहते ड्राफ्ट ला जाऊन पडते ते आपण बघितलं नाही की राहून गेलं असं आणि बऱ्याचदा एखादा इमोजी वेगळा पाठवायचा असतो एखादा वेगळा जातोय ते पण मग एक घोळ होतय ना मी पण ना की शक्यतो मी स्टेटस बघायलाच जात नाही
मी पण मी पण सेम आता मगाशीच काय झालं माझी खूप चांगली मैत्री आहे डिप्लोमाची अनं डिग्रीची ची आम्ही एकत्र होत खूप म्हणजे खूप चांगली मैत्रीण मैत्रीण आहे तिच नाव सुप्रिया मग ती पण तिकडच राहती मग तिझ ती तिचे सासूचे बाबा वारलेत म्हणून अचानक ती आज आली आहे त्या साइटला तर ना मग मला तिचा प्रत्येक स्टेटस बघून अस सुंदर इमोजेस ते हार्ट वगैरे असतात ते डोळ्यातनं येतात बघा किंवा असं स्माईली तीन हार्टवाला वगैरे पाठवायची सवय आहे ना
हं हं
आणि ती तिच्या त्या आजोबांचा चेहरा लावलीय तिथं आणि म ओ कायतर लिहिलय तीने म पटकन त्या इमोजीवर बोट गेला घाबरले म्हणलं आता हा इमोजी सेंड झालं तर करायचं काय आहे बोट उचलले सेंड झाला तर मग मी असं स्क्रीनवर इकडं तिकड इकडे तिकड बोट ढकलून वरंन बाजूला काढले हात म्हटल काय हे ते मला सवयच नाही ना
बरं आहे
असं झालं म्हणजे आजपर्यंत ती असं कधी असं स्टेटस कधी काही ठेवलीच नाही
नाय
आणि मी तिचे हा आणि तिचे मी नेहमीचे स्टेटस बघते तर मग ती छान टाकत असती काहीतर मग तिजे तिजे नवऱ्याचे फोटो वगैरे मला प्रत्येक गोष्टी सवय आहे ना असं छान पटकन बघितल्या बघीतल्या आणि ति आजोबाचा चेहरा दिसला परत ते इमोजीवर बोट गेल थॅंक गॅड इमोजी नाय गेला सेंड झाला नाही सोडा
नाही बरोबर आहे आमच्या एकानं असच स्टेटस ठेवलेला बर का असंच काहीतरी छान कोट होत
हा
मग त्यान ठेवला हा कोट मला छान वाटला म्हणून हे ठेवले हे कुणाला उद्देशून नाही कुणाला मनाला लावून घेऊन ये लागलं तर मी जबाब दार नाही म्हणजे बर्‍याचदा असचं एक एक छान आहे मीच एक काहीतरी ठेवलेलं ना तर बाकी छान मला वाटलं की म्हणजे टाईम हे आपलं कायमचं काय करते म्हणजे ते अ अं म्हणजे नश्वर गोष्ट असल्यासारखी जे सगळं बघत असत तय असं ह म्हणजे तो कोट मला छान वाटला म्हणजे म्हणून मी ठेवला ते म्हणलं खाली लेहायला पाहिजे होत हे कुणासाठी नाही छान वाढलय म्हणून ठेवलय म्हणुन मी पण खरंच अडलं अलीकड, हा मी म्हणल की ते पण म्हणल एखादी आपलाच मोबाईल, आपलं अकाउंट यूज आपण करणार, ते पण बंधन दुसऱ्याला. बर फालतू तर त्यात काय नव्ह त ते असं काहीतरी माझ्यावरती हे आता लिहायची वेळ लागते का काय?
नाही तर काय.
होय.
आणि माझ्याकडनं तर ते अ स्टेटस पण ठेवलं जात नाहीत आणि अ मी एकतर कूणाला कॉल पण करत नाही, स्टेटस तर लांबची गोश मी डीपी पण वर्षानूवर्षे बदलत नाही. अगं नाही मला मला असं वाटतं की नाही एवढा कसं काय वेळ आहे? मला म्हणजे अस वाटंत की, मी काहीतरी वेगळ्या फ्लोमध्ये मध्ये त्यांच्या फ्लोमध्ये यायला पाहिजे, अस वाट
नाही ते, पण ते खूप त्याचा नाद लागल्यासारखं होतय मग स बदलायला पाहिजे, आज काय ठेऊ आज काय ते ठेवाय साठी आणि सर्च ते वेळ ते मात्र हाय
हो हो हो.
हम्म.